हा काय चाललंय?
काय नाही आता ऑफिस वरन आलो.
हा हा. जेवन झालं काय?
नाही अजून.
हा. हा.
हा ते स्टॉक मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट. स्टॉक मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करतोय काय? माहिती हाय काय स्टॉक मार्केट काय? बर. स्टॉक मार्केट हम्म. स्टॉक मार्केटमध्ये आपल्या इकडं अ. इंड इंडिया आपलं म्हणजे मुंबईच स्टॉक मार्केट असत. नाही नॅशनल स्टॉक एक. स्चेंज असतय. एक सेन्सेक्स आणि. एन. एस. सी. आणि बी. एस. सी. दोन प्रकार असत्यात. एन. एस. सी ला म्हणजे टॉप कंपन्या असत्यात. जे लिस्टेड आहेत. बी. एस. सी. ला जे मायनर कंपन्या असत्यात. बी. एस. सी ला जे आस तात. त्या कंपन्या एन. ए. सी. ला पण असतात. मोस्टली सगळ्या. आणि ई त्यात. त टॉप हंड्रेड. टॉप टेन. अशा कंपन्या असतात. म्हणजे एल. एन. टी, रिलायन्स हे टॉप टेन मध्ये हाय. अदानी ग्रुप. अल्ट्रा टेक. हे सगळं टॉप टेन मध्ये येतात. आणि हंड्रेड मध्ये. अं सर्व नॅशनल म्हणजे कंपन्या ज्या लिस्टेड आहेत त्या सगळ्या मिनीरत्न कंपन्या ह्या सगळ्या अं त्या त्यामध्ये येतात. एन. एस. सी मध्ये टॉप हंड्रेड मध्ये. तेजा प्रत्येक कंपनी जर अं. अ आपल्याला स्टॉक मार्केटवर लिस्ट करायची असेल. तर त्याचा आय. पी. ओ. निघतोय. पहिला त्या आय. पी. यू. मध्ये स्टॉक होर्डर्स असतात सगळे. ते इन्व्हेस्ट करतात सगळे. तो आय. पी. आपण घेतला की. त्या कंपनीमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट झाली. इनिशल ती किंमत असत्या ती ते ची डायरेक्टर आणि हे ते ठरवतात ती हा कितीपर्यंतची व्हॅल्यू हाय.
बर.
त्या कंपनीची. आणि ते कंपनी च्या बिल्डअप मध्ये सगळे जातात. पैसे म्हणजे म ते जी किंमत तुम्ही जर आता घेतलत. तुम्ही आता काहीतरी स्टॉक्स तुम्ही घेतला शंभरचा त्याचा लॉट आसतोय. तो लॉट पूर्ण घ्याल लागतोय. म्हणजे अ. वीस, अ वीस हेजा, तीस हेजा. हा कंप्लीट तेजा स्टॉक असतोय. तेजा आय. पी. ओ. हा जवळपास एक मिनिमम. तेज बारा हजार, ते पंचवीस हजारच्या दरम्यान तेजी व्हॅल्यएशन निघते.
बर.
तो त्यावेळी इन्व्हेस्ट केला कि तुम्ही तो आयपीओचा तुम्ही इन्व्हेस्ट केला की तो लिस्ट झाला ह त्याची व्हॅल्युएशन होऊन तेी व्हॅल्युएशन वाढतंय त्याच एकदम किंवा कमी पण होतय भविष्यात म्हणजे आता जर तुम्ही तो लिस्ट झाला की दहा रुपयेनं तो क इतरांनी त्या इन्व्हेस्ट केले त्याची व्हॅल्यू शंभर रुपयाला पण जाते
हा तसं इन्वेस्टमेंट स वाढत का?
हा. ते त्याची डिमांड्स वाढतात तसं त्याची व्हॅल्युएशन वाढतात आता ह य आर एफ सी सरकार स्टॉप होता त्याचं व्हॅल्युएशन ज्या लिस्ट झाला त्यावेळी त्याचं व्हॅल्युएशन एकदम कमी होतं तीस रुपये दहा रुपये वीस रुपयाच्या आसपास होतं तो जवळपास दोनशे तीनशेच्या आसपास टेकून आला एवढं व्हॅल्यूशन त्याच वाढलं हा असे बरेच उदाहरण आहेत आता बीएच एल भारती हेवी इलेक्ट्रिकल हा स्टॉक होता त्याच आम्ही दोन तीन वर्षापूर्वी बघितलेलं त्याचं व्हॅल्युएशन तीस रुपयाच्या आसपास होतं तो आता स्टॉक हा हा साडेचारशेच्या आसपास तो आता
ह लय वाढलंय.
होय. असे स्टॉक खेळतात म्हणजे ज्या त्याची कॅपॅसिटी काय आहे फ्युचर त्याच्यावर आहे असे बरेच आहेत सेमी कंडक्टर र जे कंपनी आहेत त्याच्यावर जे छोट्या छोट्या कंपन्या आता ड्रोन कंपन्या ड्रोनची मॅनुफॅक्चरिंग कंपनी जे हा आता बाकीचे जे आता आधुनिक जे यंत्रसामुग्री आहे ह त्या कंपन्यांच ते बऱ्याच ते आता न्यू टेक्नॉलॉजी मध्ये त्यांचं पण व्हॅल्युएशन बरेच
होय भरपूर वाढले.
हम्म. तुला काय विचारायचंय काय आणि?
तेच कशावर नाही आपण हे करू शकतो इन्व्हेस्ट वगैरे काय?
अ ऍप हे बरेच ऍप आहेत त्यातलं झिरोदा ह मोस्टली अ यूज करतात त्याच्यावर तुम्हाला सगळे ट्रेडिंग करू शकता तुम्ही अ लँग टर्म चे किंवा बँकिंग बँक निपटी शकता निफ्टीला लावू शकता बँक निफ्टी निफ्टीचा अर्थ काय होते बँक निफ्टी हा ओल्ड टाईप ऑफ ट्युएशन असते दरोजच
हा हा.
बँक निप्टी हा सग हा कमी कमी जास्त हो आता ह्याच्यात कसं आहे ऍप मध्ये तुम्ही गेलात टॉकस एन एस सी मध्ये कसं तुम्ही फायनान्स टेक म्हणजे फायनान्स निफ्टी पण असता निफ्टी पण असता परत अं! हे, जे पण असतात. म्हणजे, बाकीचे जे लागणारे स्टॉक जे असतात, त्याच, त्याच पण आपण लावू शकतोय. त्यामध्ये पण खेळू शकतोय. आता बँक निपटीमध्ये काय सगळ्या बँकिंगच्या, जे रिलेटेड सगळ्या इन्स्टिट्युशन आहेत. त्या सगळ्या त्याचा, डेटा दररोजचं फ्लक्च्युएशन म्हणजे डिमांड वाढला. आता अमेरिकन मार्केट असलं, हा. तर वॉरची, न्यूज आली किंवा काय? ते! ते! आ अमेरिकेच्या ह्याच्यामुळं मार्केट पडतय, त्यावेळी आपल्या इकडे पण येऊ शकतय. इनस्टिट्यूशन, सगळ्या कोलॅप्स होतात. काहीतरी न्यूज असली, बाबा! गव्हर्नमेंट चेंज झालं, किंवा ऑइलचे प्रायजेस जरा एकदम, सडनली कमी झाली, तर त्याचा इफेक्ट आपल्या इकॉनॉमीवर पण होते, त्यामुळे हम? कस आहे? ते अ! सगळे, स्टॉक असतात ते बँकिंगचे, एकदम वाढतात.
हा! हा! हा!
आता, मध्ये वॉर ते न झालं, त्याचे त्यामुळं काय झालं? त्यामुळे, सगळे गोल्ड पण एकदम डाऊन झालं, आणि ऑइलचे प्रायजेस पण कमी झाले. सडनली! त्यामुळे सगळ्या हा युनिव्हर्सल इम्पॅक्ट, हा आपल्या आ अ! सगळ्या, हा. निपटीये सगळ्या-सगळ्या आपल्या इकॉनॉमीवर पडला, त्यामुळं सेन्सेक्स आणि एनएससी चे स्टॉक, सगळे डाऊन झाले.
हा हा हा. मात्र, सगळ्यात सेफ आता काय, ऑप्शन आहे काय की बाबा? थोड्या वेळासाठी, मी इन्व्हेस्ट करू शकतो, असं.
हा कमी हेच्यात लावायचे असेल तर, बरेच आहेत तसे तसेच
हा हा, त्यामुळं आता आता आमचे कसं स्टुडंट असल्यामुळे, पोरांकडे कसं जरा तेवढेच पैसे असतात. त्यातनं, पण ते इन्व्हेस्ट करायचं असतं, त्यांना.
हम तुम्ही करायचं असलं ना, बाबा मला हे हे करायचेत महिन्यात पण तुम्ही? आपली इन्व्हेस्टमेंट म्हणजे, आपण एस आय बी कस करतो? तसं मंथली हेला तीन-चारशे रुपये लावायचे. मोस्टली एक चांगले स्टॉक आहे, जे भारत पेट्रोलियम, बीपीसीएल हे कसे आहेत? स्टॉक अ हे पडणार नाहीत ते भविष्यात लागणारच आहेत, आता तुला सांगतो? एमआरपीएल सारखी कंपनी ते दोन हजार एक एकवीसच्या ला काढून दाखवतो, तर त्याचा हा स्टॉक होता. हा जवळपास हा तीस रुपये रुपयाच्या आसपास ते पंचवीस रुपयाच्या आसपास खेळत होता, किती? तीस आणि पंचवीस रुपये हा जे व्हॅल्युएशन, आता आहे दोन पन्नास रुपये.
अरे! जास्त भरपूर झाले, व्हॅल्यूएशन.
हम्म! का तर काय झालं? मधी. त्या कंपनीला, हा एम. आरपीएल म्हणजे मेंगलोर रिफायनरी. हा, सगळा हा हा, सगळा बेंगलोर-मेंगलोर, हा बेळगाव- कर्नाटकच्या सगळ्या अंडर येतो. ह्यांना अ गव्हर्नमेंट न काय? गेलं की, एक टेंडर काढून रशिया मन जे क्रूड हाय तेज रिफायनिंग आणि स्टोरेज, ह्या कंपनीला दिलं. बाबा मी अ शीशोर एरिया साइड ला हाय तुम्ही के समुद्र किनारी त्यामुळ तुम्ही हे येणारं मटेरियल तुम्ही टॉप करा आणि रिफाइंड करा आणि तुम्ही सप्लाय करा हे ज्यावरनं तिची व्हॅल्युएशन प्रचंड वाढलं
अ भरपूर झाली की आता अडीशे म्हणजे भरपूर झाल
होय.
हम्म हम्म हम्म. म तेच आता आता आपल्या स्टुडंट साठी म्हणलं कमी हेज्यात काय जास्त
बरेच हा बरेच स्टॉक आहे तसे तुम्ही आता हे अ सोलर घ्या, एनर्जी घ्या अ म्हणजे सोलार कंपनी किंवा इलेक्ट्रिक व्हेईकलचे स्टॉक हा इलेक्ट्रिकलचे स्टॉक येत. सेमी कंडक्टर आहेत, सगळ्यात मेस्ट म्हणजे आता नेक्स्ट म्हणजे येणारय तीन चार वर्षात करायचे झाले तर हायड्रोजन येणारय. तेज्यावर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय तेज्यात तीन चार कंपनी हायत त्यात अ गव त्या कंपनीला अ जे अ आता हायड्रोजन एनर्जी त्या कंपनी इ हीच अ त्या हायड्रोजन प्लांट ही ह्याच कंपन्यात तया तयार करू शकतात. बनवू शकतात.
हा हा हा.
जे मोठा असतय, म ज्या कंपन्या आहेत दादानी एनर्जी किंवा अ भार भारत हेवी इलेक्ट्रिक कल्स अ आणि एक अ कम पनी हाय गव्हर्नमेंटची, ते हे ह्याच कंपनी चे टेंडर आणि हेच प्रोजेक्ट करू शकतात. असं हाय आता हायड्रोजन एक आपण घे ल तर येणाऱ्या भविष्य काळात रेल्वे सुद्धा आपल्या हायड्रोजन व असणार आहेत. कारण कि तोच हा एक क्लीन क्लीन एनर्जी सोर्स आहे की, जेणेकरून तेजा वापर करून आपल्या प्रदूषण होऊ शकत नाही
बीना प्रदूषण
हा. आणि इ अ तेच तेज जे सायकल हाय प्रचंड प्रमाणात मोठ हाय. जे लाईफ कमी अ बचतीमध्ये अ आपल्याला जास्त जास्त र तेज हे मिळते आपल्याला तो वापरला रन अ हा आणि कसंय र रनिंग कॉस्ट पण जास्त हाय. आता तुला म्हटलं कि हायड्रोजन बरोबर आपल्याला अ युरेनियमचे जे एनर्जी हाय, म्हणजे कुठलं? अ जैतापूरचा आपला प्लांट हाय.
हा.
अ अणुऊर्जा ह्यातनं पण युरेनियम प्लांट ह्यातनं पण आपल्याला लाईफ टाईम एनर्जी क्रिएट करता येत्या. हा पण एक चांगला सोर्स हाय तेजावर पण आपल्याला म्हणजे हे तीन सोर्स असे आहेत की सोलार हायड्रोजन आणि अ अणुऊर्जा हे तीन चांगलेयेत तशे सोर्स की, आपल्याला त्या त्या मार्फत आपल्याला हे करू शकत
हा हा हा. चालतयं मग तुम्हाला सांग